हॅलो
हॅलो
हा आत्ताच फोन केला नव्हता का?
हा मला?
हा येतोय- येतोय तुम्हाला येतोय माझा
हा येतय आदर -मॅच करायचं ना मला
हा ते फोन लागतो की नाही ते बघणार होते हो मी म्हणजे ऍक्चुअल मध्ये माझा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे
होय का
माझे अजून पूर्ण नाही झाले माझं पूर्ण झालं असते तर फोन लागला नसता
हा झोपलं का बाळ?
हो झोपलं झोपलं, म्हणून मी तुम्हाला फोन केला लगेच, म्हणलं मेसेज करण्यापेक्षा डायरेक्ट कॉलच केला मग.
हा हा हा, नाही कधी कधी ऍप, ऍप बंद असले की फोन येत नाही ना आणि.
हां हां
हम्म, म्हणून म्हण
झालं जेवण?
हो जेवण झा झालं बघा. तुमचं?
हो जेवउनच आता
किती महिन्यांच आहे बाळ?
अ दोन वर्षाचं आहे.
होय.
हो
दोन वर्षाचा आहेे होय
हम्म, तुमचं?
आमची मोठी आहे बघा. नववीला आहे आता.
होय, मग काही एवढं टेन्शन नाही.
हो नाही, शाळेत जाती नववीला आहे आता, त्याच्यामुळे आज रविवार सुट टी ना
होय शाळेला सुट्टी तेच मगाशी फोन केलेला तुम्ही बिझी होता, जेवण तेन काही करणार होते काय?
हो म्हणून म्हंटल मधेच कॉल कट होत होता.
हो हो
म म्हटलं सु नको म्हटलंच नंतर करूया
हा हा हा
का आहे का तुमच्या इकडे?
पाऊस नाहीये बघा, असं वातावरण झालेलं आहे, पण पाऊस काय नाही.
हां दोनवर्ष येत असल ना
भरपूर, कारण की माझं पण लहान आहे, माझ्या जावेचं पण लहान आहे.
ए जॉईंट फॅमिली आहे का?
होय जॉईंट फॅमिली आहे, दहा जण आहेत. आम्ही घरात एकूण
बरच दोन्हीकडनं म त्रास देत असतील ना? हॅलो! हॅलो! हॅलो! असं होते मध्येच फोन येते. हॅलो!